हॅलो हा बोला काय चालू आहे?
काही नाही बाई कॉलच चालू आहेत.
होव काय. हा सकाळी सकाळी लागतात ते दुपारून लागत नाही ना.
ताई नाही ना आपल्याला दुपारी कस आता काही काम पण ही नसते ना आता सकाळी काम केले तर मग आता. थोडा वेळ काम पण आहे.
हो हो.
हम् नाही तर काय आहेत. हा विद्या ताई चा.
हा का तेच म्हटलं तेही नाही उचललं आणि.
हा मग तेचा म्हणजे तेचाही झाला ना माझाही झाला.
हा ना हो ना..
आता हे असच आहे आता विद्या ताईल एक कॉल झाला.
हो ना आता मला येतय त्याच.
ह आता त्यांन तस आता दोन. चार जणी जावू आपण आपल्या गावातले अजूनही एक कोणी मले नंबर पाठवला तेन.
अ आपल्या गावातली काय?
हा.
कोण आहे?
हेच काय? तेचं नाव नाही माहित मला आता कॉल केला की नाही तू विचारन मग अशी केला मी तेले तर ते म्हण कि जसं मी सध्याच झोपली म्हण. अर्ध एक तसा ना करते म्हणत मग मी तुम्हाला, मग आता ते फोन. घेण्याला कि मग विचारून घेन ना.
हो हो. मग त्यांचे राहिले स्थीन कॉल तर मग मलाही पाठवचा नंबर.
हा हा पाठवन ना तुम्हाला दिन पाठवून. त्यांचे राहिलेले ज आहेत कॉल.
हो काय?
पाठवून देणार तर कसं आपल्याला चार पाजनी असलं की आपले घऊन जातात.
हा ना तर गावातले असत कसं आपण बोलू शकतो व्यवस्थ
हम्म, आणि परत नाय ते नेटवर्कहीी चालते म्हटलं नाही तरर म्हटलं बाहेर गावला केलं की नाही कि ते नेटवर्क बी कमी जास्त करत.
हा ना मग तेच प्रॉब्लेम आहे ना.
आता हे जितके बाहेर गावले फोन केले की मी ना ते पूर्ण कॉल झालेच नाहीत.
हो काय?
नाही ती मनातच काही कटत होता, नाही तर मग आवाज न काय तसच पण ते.
त्यासाठी मग आपण गावातल्या गावातल्या असल्या की नाही मग आपलं नेटवर्क कटत नाही होते पूर्ण कॉल.
कटत नाही आता हेंच्या इथं कस ते ते, तिकडे नाही होत. ना ते इंक्या दो
हम्म हा.
आज तसे आपले कॉल होऊन जातील फ्री आता समजा आता तीस काल आजचे दोन झाले आजचे दोन होऊन जा दोन तीन हे केले तर काय हाय की नाही?
आता हा माझा शेवटचा आहे.
हा नई ओ
हो पाच झाले माझी. एक असाच गेला होता खाली गेला होता ना एक.
हा काय?
हा मी लावला होता तुम्ही उचलला होता वाट ते पण तो लगेच कटला.
हो गे तूच गेला तसाच माझा हात. तिसराच आहे समजा तीन झाले समजा दोन राहिले माझे.
हो काय?
हम्म.
हा माझा हा पाचवा आहे.
हा बाई, माझा ह्याच आता जिन्याच हाय. केलाच नाही अजून समजा केला की चौथा होईल.
हा हो तीन झालेले आहेत समजा आता हा चौथा असशेन तुमचा. हा आणि माझा एक खाली गेला ना म्हणून मग माझे हा पाचवा आहे माझा.
हम्म हा तुम्हीच केला हा तुमचा आहे.
हो हो हा नाही माझा आहे ना हा पाचवा तुम्ही कर सांनतो आता तुमचा चौथा होईल.
चता होईन तेव्हा. मग एखादा दुपारी पाहू आल्या रेंजमध्ये इथं आहे की नाही? नाही आलेत तर, उद्या आता नाही. तरी एका दिवसात दहा कॉल तर, काही कंप्लीट होत नाही.
हां.. नाही किती राहिले, तुमचे अजून.
अजून आता मला चोवीस वासिन हा. तेवीस चोवीस वाषेन हा. एवढे थोडी नव्हतात ते एका दिवसात, कोण काय आपलं नेटवर्क चालत नाही, लागे आली जास्त. ती नीट लागती ती, ती पण खतम होऊन जाती. वायफाव घ्या घ्याव लागते, कोणाच तरी मग आता. कोणी काय जास्त वेळपर्यंत, थांबते का आपल्याजवळ.
नाही नाही.
असं नाही कनेक्टेड करून दिलं की, मोबाईल कुठेही गेला तर लागेल म्हणून.
नाही इथं जवळपासच पाहिजे हो.
तेच आहे ना.
तेच तर प्रॉब्लेम आहे आता, आमच्या दोघांचं पण आहे ना ते व्हीआयचंच आहे, त्यांचं पण नेटवर्क चालत. तेच्या हेच्या तर दोन जी बी असते, पण मग ते चालतच नाही हम्म.
नाही काही बदलून टाकाय, एखादं ते फोटिंग करून.
हा तेले म्हटलं ना, फोर्टिंग करा म्हणून ते. पण त्यांचे रिकाम पण नसते, गुरुवारी कराव लागते.
लोक ज्या सिमच्या मागे लागले तेच सीम घेतात ना, म्हणजे जास्त झाले की रेंजच नाही पुरत.
हो तेच आहे, आता प्रत्येकाचं व्ही आयचं सीम आहेच.
हो म्हणून ती, पुरतच नाही ना.
हम्म. त्यांच स टू जी बी असते पण ते, चालतच नाही मग का तसंच वाया जाते ते.
मग आमच टू जी बी आहे पण, मग तिथं बातच खलास हून राहिला हेच्यावर ह्या कॉलज.
हां.. हेच्यात मग आता जास्त नेट लागते ना.
जास्त नाही लागते बातच खलास म्हणजे, आता सकाळी समजा आता कॉल केला की नाही पाच सहा.
हम्म हम्म.
की बस मोबाईल लेकर लेकरेला, भेटूनच निघाला आता.
हौ ना. हम.
तेही म्हणतात कधी होते तुझी, कॉल कधी होतील कधी होतील.
अ नाही तर काय, तेल पाहायला भेटत नाही ना मग. माझा मुलगा तर म्हणते, मम्मी आता बस झाल आता म्हणते करू नको कॉल मला‌दे म्हणते. ते मोबाईल मग कधी होते, म्हणते तुझ. पेमेंट झालंच नाही का अजून, वाटलं नाही ना अजून कॉलच तर नाही झाले.
हं हं.
अं.. सावंतेत.
के जी टू तशी ना, आता या वर्षी.
ते जीवनले.
पाणी दे गे.
हम्म.
मनीषा टिचरच्या वर्गातच बसतात सगळे.
हो ते बसत नाहीत ना मग, दुसऱ्या क्लासमध्ये.
हा ना मग आता एक वर्ष होईन, दोन वर्ष होईन मग.
मंग मग समस्त देले, थोडे मोठे झाले की.
मग मई पोरगी तशीच करेन मी लायनी पोरगी होती की नाही.
हम्म हम..
तर ती. त्या विखेटीचरले बसलच नाही, येत म्हणजे रडेच रोळे रडेच रोळे. मग हे की नाही मनिषाला घेतलं, माझ हातचं हिसकून तिले.
हम्म हम्म.
हा ठेवलं टेबलावर आण, म्हणे आता टेबल वरचं बस. मग तुझ्या मम्मी जाऊ दे मग, आपलं मन नाही लागत पण, बाहेर येऊन सध्या मी उभी राहिलीत. तर मग काही नाही, पाच मिनट नाही. नाही मी नाही खाले बसतो, मला खाली बसू द्या खाली बसू दे मग बसली खाले.
हां.
मग ते वर्षाटीचरन जरा असं फिरफार केलं, चूप बसली बसली. ती तेव्हापासून ते बसे, मग बसे तर काही दिवस ते या मनिषा टिचर चाच वर्गात बसली.
मग ते तसंच आहे ना, त्या विखे टीचर आहे की नाही थोड्या स्ट्रिक आहेत त्या. मग लेकर घाबरतात तेले.
घाबरतात आणि मग की नाही पंधरा दिवस तिथं बसली, मग मी म्हटलं बाई हे असं किती दिवस. चा समजा त्या क्लासमध्ये, त्या क्लासमध्ये बस.
हो हो. बरोबर आहे.
मग म्हणे की नाही म्हणे मी, याचं टीचर का म्हटलं नाही या टीचरच्या. क्लासमध्ये टाकलं का तुम्ही, तिकडच्या क्लासमध्ये टाकलं तिकडेच बसाव लागते मगं. मग तिथं आठ दिवसाशीच काढून दिले मग ती भूते टीचर आली तर ती भू ती टीचरन पाहिले तिले. मग त्याची चांगली ओळख झाली तर, मग राहिली मग राय मग काही वांध नव्हता. पंधरा दिवस द्याय लागले, आम्हाला काढून असं.
ते तसंच आहे ना मग. पहिलं पहिलं तर जातच नाही म्हणतात, तो विराज म्हणतो मी जातच नाही म्हणतो, शाळेत घरीच थांबतो. ते त्याला त्या वी हे टीचर ची भीती वाटते त्या, कल्ला करत्यात कणी मगं. त्याची त्याची, भीती वाटते तेले त्याच्या क्लास.
त लेकडेले कसं आता. सवयी बोलली पाहिजे ना, आता ह्या टीचर शाळेत समोर अधिक स्ट्रीट असू शकता. मग कसय त्यांनी ज्या, क्लासमध्ये त्या क्लासमध्ये बसं. मग काही वर्ष झालं मग. मॅडम आल्या तर मग म्हणते, तिथं आता आल्या आम्हाला आमच्या मॅडम.
हा हा. हम्म हम्म.
आणि आताही लागे, पहिल्या वर्गात तर दिसली कि, मग सांगते आपल्याला. आमच्या टीचर दिसल्या त्याण आमच्या टीचर ना आमच्या टीचर असच त्या टीचरन त टीचर जर कस पाठवल, म्हणते ती पहिलीच्या टीचरन कि. तु तुझ्या टीचर जर पाठला म्हटलं
हम्म हम्म.
म्हणजे ते असं बोलल पद्धतशीर की, लेकराला बी अशी ओळ लागून जाते.
तेच ना त्या भुते टीचर बी मस्त बोलतात ना, तेच्याही क्लासमध्ये बसतात लेकर.
हां. असं भुते टीचर तर, लाड कर ते अजूनही प्रत्येक लेकराचं बरं असय. नाही कि कोणाला कल करत, सगळे सग करते. मस्त बोलते.
स्वभावाचं मस्त आहे. हम्म. आता न नर्सरीमध्ये तर, तो बसलाच नाही गे ते, विखि टीचर आहेत ना नर्सरीली वाटते.
हा नर्सरीला त्या, आहेत या वर्षी.
हा हा. तर मग त्या क्लासमध्ये, मागच्या वर्षी होत्या त्या.
हो. काय मग यावर्ष की केजी बनले त्या.
हो काय, नाही के जी वनले भूते टीचर आहे वाटते.
हो काय काय माहिती आता आपण कसं आता आपल्या
नर्सरीलेच आहेत त्या अजूनही, पण मग हे लेकर बसलेच नाही त्या क्लास मधे म्हत आम्ही काकूच्या क्लासमध्ये बसतो.
हम्म तेजी आता ओळख आहे ना काकूची.
हा म्हणून मग ते जास् तच हे करतात बसतच नाही, दुसऱ्या क्लासमध्ये. हा बसतातही अभ्यासही करतात लागलस तर.
हम्म बस मग तेच आता काय.
हम्म सवय लागते ना तेवढीच मग समजा.
सगळ पाहिजे असलेच राहिले, नाहीतर काही नाही ते पहिल्या रात गेलं रडलं, की आपल्याला कसंतरी वाटते. आपल्याला मेन म्हणजे सरम लागते की आपलं एवढं मोठे लेकरू झालं तर.
हो हो बरोबर आहे नाही तर काय त्यासाठी मग पहिले हे.
माई मोटी पोरगी ही की नई, माई मोट ती अशीच रडत होती. म्हणजे म्हटलच चालते दुसरी लोकही लढली तर म्हटलं चालतंय. दुसऱ्या वर्गात दैन त्यात लोके लढली म्हणजे के जी वन टू लढली. अलागी पहिली तही रडले रडे आणि दुसरी तही रडे.
हाव ना.
मग लय आट काळाय लागला ना समजा मग आपलं लय डोकसो खराब होते बर ब एवढं लढलं लेकरू. खराब वाटते की नाही आपल्याला बी. आणि मग या लाईन ल स्ट्रीकस ठेवलं होत तिचं तर काहीच टेन्शन नाही पहिल्या वर्गा तर पहिल्या दिवस. पसंत चांगली बसली.
हा मग ते तसच आहे ना ते सवय लागली की नाही पहिले की बरोबर बसतात ते.
हम्म पहिले सवय म्हणजे हिली सवय होती पण ते कसात रडे बाबू बाबू बाबू बाबू चालू होतं ते.
तसंही पहिलं लेकरू आहे की नाही लस लाडाचं असते कोणाचं.
हाव बाबू बाबू करायला पुरतच नाहीये.
हम्म. तुम्हाला दोन मुलीच हायत का मग? हो का.
हम्म.
आता शिक्षणच पाहिजे.
आता शिक्षण पाहिजे दुसरं काय कोई नाही ना आता तेच आहे.
हो.
किती झाले सेकंड आपडले? झाले दहा सेकंड, दहा मिनिटं, अं? झाले म्हटलं दहा मिनट. हम्म, मी लावती परत.
हो हो ठीक आहे.